येतोय का आवाज?
हो हो येतोय बोल.
हा तर काय म्हणजे आता आपल्या म्हणजे महाराष्ट्रात तर भरपूर असे पारंपारिक पोशाख असतात. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्याप्रमाणे त्यांचे पोषक ठरलेले असतात असं म्हणजे मी तर असे म्हणजे पाच सहा राज्य फिरली आहे. तर तिथले पोशाख मला माहितीय जसं आता सांगायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात. अ नऊवारी साडी जे बायका म्हणजे घालतात. तो एक आपला पारंपारिक पोशाख आहे. आणि जे पुरुष मंडळी असते ते लोक ते पायजमा आणि वरती ते अंगराक. किंवा धोतर ह्या हे पुरुषांचे आपले म्हणजे अगोदर होते. आणि आता म्हणजे जसं आधुनिक जीवन नवीन नवीन गोष्टी याय लागल्यात जश्या आपल्या. पोशाकांमध्ये पण बदल झालेत. पण अजूनही काही ठिकाणी अशा स्त्रिया आहेत किंवा असे पुरुष आहेत. जे पारंपारिक पोषाख प्रदान करतात तू काय बोलशील याच्यावरती.
हो तू जस सांगितलं नक्कीच अगदी तसच आहे मी म्हणजे बाहेरच्या राज्यात तरी अजून माझं नाही जाणं झालेलं. आणि पण तसं टी व्ही मध्ये म्हणा किंवा मग आपण अजून म्हणू शकतो मोबाईलमध्ये किंवा मग अजून कुठल्या प्लॅटफॉर्मवरती अ असं बघायला भेटतं की आपल्या कुठल्या राज्यात काय काय पोशाख आहेत वेगवेगळे जस की राजस्थान मध्ये घागरा चोली आहे. आणि त्यांचं ते एक दांडियाच्या वेळेला त्यांच्या तिकड फेमस आहे ते तर अ तेव्हा पण ते काहीतरी वेगळंच त्याला काय नाव आहे त्या पोशाखला? तर
हा ते तर ते ते घालतात जास्त करून त्यांच्या तिकडे ते फेमस आहे आणि जस त सांगितलं आपल्या इकडे नवारी किंवा मग मराठमोळा असा साज म्हणतात ते पण आपल्या इकडं करतात. अ साज म्हणण्यापेक्षा मराठमोळा ते लूक. काय बोलता येईल त्याला साडी वगैरे पण तशी नऊवारी घालायची आणि दागिने पण तसे घालायचे तर ते आपल्या इकडे हो हो त्याच्यामध्ये पण. हो भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण नऊवारीमध्ये पण ब्राह्मणी आहे. अ अजून पेशवाई आहे अजून मला एक दोनच प्रकार माहिती जास्त प्रकार नाही माहितीय आणि एक आहे ती सहावारीची पण म्हणजे नऊवारी टाईप मध्ये करता येते त्याला. आपण धोती टाईप म्हणतो ना तर तो एक प्रकार आहे.
अगदीच आणि अजून सांगायचं म्हटलं तर जसं आता मी सांगेल की मी जिथे राहते. तिथे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जी पश्चमी साईड साडी नेसतात म्हणजे आपल्या डाव्या खांद्यावर त्याचा पदर असतो पण मी जे थे राहते तिथे उजव्या साईट वरती गुजरात मध्ये उजव्या साईटला असतो आणि म्हणजे इथे मी अशा खूपश्या ठिकाणी बघते की अ अमुक म्हणजे जो बंजारा समाज वगैरे असतो त्या लोकांचा पण म्हणजे असं त्यांच्या अ कपड्यांवरती असे ते अ शिक्के वगैरे लावलेले असतात, किंवा त्या कवड्या ज्या असतात आपण बघिततो त्या अशा त्यांच्या कपड्यांमध्ये असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे पोशाख आहेत. तेच अरुणाचल प्रदेश वगैरे त्या साईडला गेले की त्यांचे ते डोक्यावरती ते बांधतात. ते लोक आणि घा खाली अस स्कर्ट टाईप वगैरे असत. तसच मी कर्नाटकला पण गेली आहे मग कर्नाटकला पण त्यांचं ते म्हणजे पुरुष अ सहसा करून ते लोक लुंगीच घालतात. आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या त्या कांजीवरम साड्या असतात मला खूप आवडतात. त्या साड्या. म्हणजे खूप मस्त असतात कारण की माझ्याकडे एक आहे साडी तसली. पण बोलतात ना त्याला अस हात लावला ना तरी असं खूप छान वाटत. असं म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे.
हो बरोबर. आणि भरपूर चित्रपटांमधून सुद्धा त्यांच्या म्हणजे राज्याचा पोशाख पण म्हणजे प्रस्तुत करतात जसं की अ शाहरुख खानचा तो पिक्चर होता अ दीपिका पादुकोण होती त्याच्यात. आणि त्याच्यामध्ये नाही का ती लुंगी डान्सवालं गाणं आहेत. त्याच्यामध्ये ते तू जसं सांगितलं हो चेन्नई एक्सप्रेसमध्ये. तर सेम त्या गाना गाण्यामध्ये त्यांनी तोच पेहराव घेतलेला लुंगी घातलेली वरती शर्ट घातलेला आणि तिनं पांढऱ्या कलरची साडी घालून तसा म्हणजे लूक तयार केलेला आणि तू जसं म्हटली की ते अरुणाचल प्रदेशच्या तिकडचं तर इथे आमच्या इकडे ना राजस्थानची लोक काही काम वगैरे काही धंदा वगैरे करण्यासाठी स्थलांतरित झाली आहेत तर ते पण म्हणजे त्या ज्या बाया आहेत ना तर ते आपण खाली स्कर्ट घालतात आणि वरती ते ब्लाऊज घालतात आणि त्याच्यानंतर ती डोक्यावरून ओढणी वगैरे घे घेणं आणि त्यांच खाण्यामध्ये पण खूप वेगळं असतं म्हणजे आपल्यापेक्षा खूप वेगळं खातात जसं की बाजरीची भाकरी आणि त्याच्यावर नुसतं म्हणजे कुठलीही गोष्ट असली की नुसतं तूप वरतून ओततात ते.
हो हो म्हणजे मी पण आता इथे राहते ना गुजरातमध्ये तर तिथे तसंच आहे म्हणजे सगळी लोक असे म्हणजे त्यांचं जे जेवण असत. त्या जेवणामध्ये बे हस्तच असत म्हणजे ते काही असू दे. भाजी असू दे, डाळ असू दे, म्हणजे काही ही त्यांच्यात कुठला पदार्थ बनला की तूप आणि गुळ ह्या दोन गोष्टी कंपलसरी असतात कारण कीं तें लोक पण जसं म्हणजे वशाट खातो नॉनव्हेज खातो तसे ते लोक खात नाहीत. त्यामुळे ते लोक... म्ह नजे शरीर पौष्टिक राहावं किंवा पोषण त्यांच्या शरीराला भेटाव म्हणून तें खूप तुपाचा वापर जास्त करतात. आनी करून शहरात काहीतरी हा म्हणजे आपल्या भागाकडे पण ख खातो तुप पण एवढे नाही खात कारण की आपणम्हणजे मांसाहारी जास्त.. करतो तसे हे लोक करत नाही तर त्यामुळे त्यांच्या आणि प्रत्येक राज्याचं कसं त्यांच्या त्या राज्याच्या वातावरणामुळे.... संबंध म्हणजे हवामानानुसार.. तिथंले पोशाख असतात किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात म्हणजे आपण जस काश्मीरला वगैरे गेलो तर तिकडे बारा महिने थंडीच असते. म्हणजे बर्फ बर्फवृष्टी वगैरे होत असते त्यामुळे त्यांचे असे पोशाख म्हणजे.. अ पूर्ण अंग झाकलेले वगैरे असेच असतात एकदम जाड...
आणि ऊलनचे वगैरे कपडा पण वेग हो, कपडा पण वेगळ्या पद्धतीचा वापरत.
असतो तेच म्हणजे सगळीकडे पंजाबला गेलो तर आता पंजाबली लोक... अ त्या लोकांचे ते पंजाबी ड्रेस असतात आणि डोक्यावरती त्यांच्या ती पग पगडी असते जसं आपल्याकडे ती... टोपी घातली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जसे वारकरी आहेत. वारकऱ्यांचा पण एक फिक्स पो म्हणजे एक.. पोशाख असतो की बाबा पांढरी कपडेच वारकरी प्रदान करतात.
बरोबर अ... जर आपण म्हणजे बाकी राज्यांचं तर सोड पण आपण आपल्याच राज्यामध्ये घेतलं ना.. तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे पोशाख आहेत जसं की... आता तू सांगितलं की मराठवाड्यामध्ये पांढरी कपडे जास्त.. घालतात आणि म्हणजे ते रुमाल वगैरे गळ्यात अडकवणं हे मरा ठवाड्यातलं आहे तर विदर्भाचे लोक म्हणजे मी विदर्भामध्ये राहिलेली आहे तर ते लोक.. अ म्हणजे लगेच ओळखतात रुमाल वगैरे गळ्यात टाकलं असलं की ते म्हणतात मराठवाड्यातले ते असं.
अगदी अगदी आणि त्या साईडला... गरमी पण जास्त असते ना त्यामुळे पण मला वाटते सुती कपडे जास्त वापरली जातात ना म्हणजे मी ऐकून आहे मला एवढं माहिती नाय.
णि ते म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी तरी म्हणजे... बाहेरच्या देश बाहेरच्या देशातलाच पोशाख जास्त करून आपण त्याला प्राधान्य देतो. आणि अजून... झाल तर म जस म्हणजे भाग बदल बदलतो किंवा आपण म्हण शकतो... तो आपली थोडीशी आपण या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जरी स्थलांतरित झालो.. तरी म्हणजे भाषा बदलते पोशाख बदलतात त्यांचे राहणीमान.. सगळ्याच, सगळ्याच गोष्टी खानपान सगळंच बदलत. जसं की तू सांगितलं राजस्थानच. तस मला एक आहे, म्हणजे एक हॉटेल आहे.... आणि मला आवडत त्यांचं ते अ चव ते गोडसर सगळ्या भाज्यामध्ये दिस गोड म्हणतात ना. गूळ वैगरे टाकतात त्या तर मेवाड म्हणून एक अ..... मेवाड म्हणून एक राजस्थानच्याच तिकडचे सगळे तिथं रसोईवर.... मध्ये आहेत ते बनवणारे तर मी मुद्दाम त ते जात असते हो हो हो बरोबर तर ते खूप आवडतं मला.
हा म्हणजे म्हणजे कसं असतं आपण एका राज्याची सीमा पलीकडे पली पलीकडे जर गेलो तर त्या राज्यामध्ये तिथल्या काही गोष्टी आहेत जसं मी कर्नाटकच सांगू शकते की मी कर्नाटक जेंव्हा गेली होते म्हणजे माझे मामा वगैरे त्या साईड राहातात. तर तिकडे.... अ अगदी म्हणजे बोलतात ना जेवणामध्ये केळीच्या पानावरतीच जेवण वाढलं जातं तुम्हाला. किती मोठं म्हणजे... अगदी श्रीमंताचं लग्न असलं ना तरी त्याच्या लग्नामध्ये तुम्हाला केळाच्या पानावरती जेवण वाढणार. आणि त्यांची जेवण वाढण्याची पण एक विशिष्ट विशिष्ट उ पद्धत आहे त्यांची म्हणजे असे तीन चार प्रकारचे लोणचे असणार परत भात भाताचे प्रकार खूप आहेत त्यांच्याकडे म्हणजे कर्नाटकच मला तर खूप आवडत कारण की तिथे म्हणजे निसर्ग पण खूप चांगला आहे कर्नाटकला
नाही तिकडे भात शेती जास्त करतात त्याच्यामुळे तिकडे भात भात अजून जास्त आहे जस की आता इकडे गेलो आणि काय होतं माहिितय का आपण जर म्हणजे एक दोन दिवस किंवा फिरायला आठ दिवस असं खाऊ शकतो पण आपण जिथे राहतो आपल्याला तिथली सवय झालेली असते भाजी पोळी भाकरी खायची पण आपण हेच जर दुसऱ्या राज्यात कायम साठी जर स्थलांतरित करत असू एक वर्ष दोन वर्ष किंवा काही नोकरीनिमित्त म्हणा किंवा अदर कुठल्या गोष्टी त्यासाठी तर आपण ते सहन नाही करू शकत जसं की माझ्या भावाच्या बाबतीत ती गोष्ट झालेली त्याला अ हे हैदबाला जॉब लागलेला आणि तिकडे अ जास्त करून भात वगैरेच खायचे आणि अजून अ म्हणजे साऊथ इंडियनचे जे प्रकार आहेत ते तिकडे जास्त खायचे चणे अजून अ बिर्याणी हो आणि बिर्याणी वैगेरे हेच खाय तर त्याला ते सहणच झालं नाही त्यान एवढच सत्तर हजार पगाराचा जॉब त्याना ते सोडून दिला कारण
हं ह नाही बरोबरच आहे कारण की आपल्याला आपल्या जेवणाची सवय लागलेली आणि आपल्या तरी पण तसच बनलेलं असत प्रत्येक म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं जसं हवामान आहे किंवा त्याचा जो हे भाग आहे त्या जस आता आमच्या मी घाटावरती आहे म्हणजे घाट आमच्या घाटाकडे कसं तिखट झनझणीतसं जेवण खूप खाल्लं जातं कारण की तिथल्या लोकांना पहिल्यापासून सवयच आहे तिखट खायची म्हणजे ते लोको असे बोलतात ना पहिल्यापासून असं ति त्यालाच जास्त प्राधान्य देतात खरडा बोल किंवा जो घाटी मसाला असतो तेच थोडंच अस कोकणाकडे वैगेरे आलं
अ थोडं कोल्हापूर साईड का?
हा हा
ह कोल्हापूरकडे पण मसाला जास्त खातात कारण आम्ही सोलापूरकडे अ म्हणजे म्हणजे इथे सुद्धा आम्ही कोल्हापुरी मसाले सगळे वापरतो
ह हा नाही म्हणजे ते कसं लहानपणापासून आपण जे खातातो तीच चव रेंग म्हणजे मला तर आटत लहान मी शाळेतून वगैरे आली ना तर आमची आई असा तो इंद्रायणी भात वगैरे शिजवायची गरम गरम आणि त्याच्यामध्ये तूप आणि तो आमचा जो घाटी मसाला आहे तो टाक पण आम्ही खायच म्हणजे एवढा तो आवडायचा मसाला त्यामुळे असं गोड खाण्याची सवयच नाहीये
आणि नको वाटतं मग ते कधीतरी खाऊ शकतो पण रोज रोज नाही खाऊ शकत
नाही नाही हा ते आहेच.
क्षक्ष
ठीक आहे मग चालतय मग नंतर आपण बोलो. हो मलाही छान वाटलं तुझ्याशी बोलून तुझे अनुभव ऐकून मस्त वाटलं.
मला देखील तुझे अनुभव छान वाटले छान प्रकारे मांडलेस तू धन्यवाद.
हो धन्यवाद.